म.
हॅलो हा बो ब. ह ह हो एकदम मजेत तुम्ही कशा आहात.
मी पण मस्त.
मतठी. हा नाही स्वयंपाक सचाारते चालल आहे स्वयंपाकच हा हा. हा ते नातूला बघत होती तिकडं म. काल करायला हे वेळ भेटत नव्हतं त्याला फिरायला घेऊन गेली.
हा.
हो हो.
हो काय मी अलिबागरून बोलते.
अस असं का हां हां हां.
हा तुम्ही कुठून बोलता हो काय. हम्म काय बोलता मग कसं चाललय.
काय नाही एकदम मजेत चाल ते झालं का आधी ब मग. कमागाशी पण बोलतो कीतीिकांशी बोलणं झालं.
हा.
ह नंतर मग नातूला खेळायला तिकडे घेऊन गेली आता मु चला आता. बघतेयता फोन आलेले फोडला बघते आता करते एक एकना.
हो काय हो सोयपघ होतोय आई बनवते ना.
अस अस आहे का हां हां
हा
म्हणजे खुद्दही अलिबागचेचेत का?
हो खुद्द आलीबाग बघते.
अस अस आहे का
हा
आम्ही पण श्रीवर्धनलाच होतो पहिले.
हा काय
हा आदिवासी श्रीवर्धन त्रिवर्धन मग इकड बदली झाल्यामुळे इिकराला ह पाऊस चालू आहे ना खूप पावस चालले हा
भरपूर आधी भरपूर होता पाऊस आता ऊन भरपूरच.
नाही नाही आज आज म्हणजे आज आला आज सुरुवात झाली पावसाची.
हा आमच्याकडे पण म्हणजे आजच हो आजच थोडं थोडं.
ह नाही इथ भरपूर आला होता दुपारी पण भरपूर पाऊस होता. म्हणजे चांगला जोरातच. हां जोरात चाललेला होता पाऊस आणि आताही पण जे काळा कुठ्टं झालेला आहे परत ती येण्याची शक्यता आहेच रात्री तर होईलच त्याचं ते आगमन
हो. नाही यायला पाहिजे पाऊस खूप गोंधळ पावसाने केलाय कारण आता ह भरपूर. म्हणजे आलेला भरपूर पाऊस आ च्या घराबिरात पाणी खूप आलेलं.
ते का तेव्हा तेव्हा पावसच जाा झाला होता. हो ना आता मागे आठ दिवसा पूर्वी. होन ना अक
ना आता गेला तर कायमसच गेलाय यायला पाहिजे.
ला हो ना यायला पाहिजे, आता पावसाची गरज आहे आता.
नुकसान होतोय.
नुकसान होतंय, या गरज आहे बा असं. त्या तिकड रेवदंडा जवड आहे ना अलीबाग वरून रेवद ह आम्ही आलो तर रेवदंडाला म्हणजे, तेव्हा त काशी बिजला आल फिरायला तेव्हा.
हा हा हा हो काय, हो आता आम्ही पण सगळे आमचे बोलतात भाऊ. आपण जाऊया धबधब्याव, पण पाणीच नाही ना पाऊसच गेलाय.
पाऊसच गेला पण भीती वाटते, आता या धबधब्याच पण थोडा वेळ दाखवतात. आणि मग खूप एकदम येतं ना, बातम्याना दाखवताना भीतीच वाटते ते.
मी तेच वाटते तेच ते वां आता कुठेतरी जायला तर पाहि
लग्न झालंय मला ही एक मुलगा आहे.
असं आहे का हा हा. हा हा हा हा अलिबागच माहेर अस हे का.
म्हणून आई जेवण करते.
हा अस हे का, नही माझी सुनबाई करते जेवण. आ! नातू होता, त्याच्या त्याच्याशीच खेडत होते. मला एक मुलगा आहे, आणि दोन मुली हे.
हो ना!
हा!
आम्ही पण तीन भावंड, भाऊ म्हणजे लहानपण च वारला. आणि हा म्हणजे त्याच लग्न झालेलं. एक अ चार वर्ष झाली त्याच्या लग्नाला, त्याला अटॅक येऊन तोही वारला. आणि आम्ही दोघी बहिणी आणि त्याच्या टेन्शन मध्ये, पप्पा पण वारले आणी मग आई अ ते एकटीच घरी, आणि त्या बहिणीचाही पण लग्न झाला माझ पण झाला.
हा हा आ म टेनशच येत ना आप
हो आणि भावाचा एक मुलगा पण आहे ना, त्याला मुलगाही झालेला.
अरे वा
आणि तिने भावाच्या बायकोने लग्न केला, मग मुलगा आईजवळ असतो ना. हा तीन लग्न केल तर मग माझा पण मुलगा आहे त्याच्या एवढाच, दोघही सेम असतात मध्ये तो ईकडून तिकडे जायला नाही मागत माझ्याकडे, मग तो इकडच आईच त्याला शिक्षण विक्षण आईकडच असतो.
आसय का हा हा.
हो!
अटॅकचा तर इथं काही परिणाम जास्तच वाढले. खूपच खूपच वाढले, आणि लक्षात येत नाही ना ते. हूं लक्षात येत नाही, काय घडतं तेच कळत आ मं आता. तरुण वयात आपल्याला एवढं काय मानलं की आता पहिलं थोडी होत असं की अटॅकच येईल असं काही नाही, आत्ता त जास्तच वाढलय. तेि वाट चप्रेम. काही खाण्यामध्ये आले जास्त, आपलं बाहेरच आपण खात तो ना त्याच्या त्याचमुळे जास्त वाढलं, पहिले कुठं माझी आपण सुकड भाक कर भाकरी केली, तांदळाची भाकरी तुम्ही खाल्ला बासं एवढंचं एवढं नव्हतं, आ हअ हअ त्याच्यामुळे, जो तो आता म्हणत काय स्वयंपाक? स्वयंपाक न करायला आणा बाहेरच डबा आणा थोडं वेळ झालं चला बाहेरून आणा हे हाफ जास्त होतं ते, हे टाकतात ना. ते त्या त्याच्यामुळे कलर काय? ते काय काही टाकतात लोक ते त्याच्यामुळे जास्तच वाढलयं ना ते हा आजीनामाटो मुळे जास्त तो होतो हा
जास्त होतो.
असं होत खरं
हम हम
तर पहिले तर किती सुकी बाकरी बरबर खाऊन घ्यायची. तरी दिवस पास होऊन जायचं, तर काय वाटायचं नाही आणि उलट आणि सणसणीत. नव्वद नव्वद वर्षांनी शंभर वर्षामध्ये असं उलटून जायचे, त्यांचे वयाच्या ह्याच्यात. तरी काई नाही व्हायत आता
आता खूप हो काहीच नाही म्हणजे, आता समजतच नाही लोक ब काय आणि आता हल्ली कसं सगळ्यांकडे पैसा वाढलाय, जो तो बाहेर खायला बघतो, त्यामुळे हे आजार ह आजार वाढले.
हम त्याच्यामुळेचं आजार वाढले खरं. हम्म!
मग काय बोल
झालं एकदम मजेत येत, तेच म्हटलं चला कॉल करा कॉल करावा सगळ आपली सगळी माहिती देत राहायची काय? का परत कुट काय? हेच विचारत करत राहायची.
हम्म!
इथ कर्जतला बी मस्त आहे देव बघण्यासारखा ते पाच मंदिर वगैरे आहेत. म्हण हो, हो कर्जतला न डाळ म्हणजे, पनवेलच्या ह्याच्यातयं पण खूप छान आहे, बघण्यासाठी पाच मंदिर एकदम असे उंचावरून असे खाली पाच अशी एकाच ठिकाणी पण पाच खूप सुंदर आहे बघण्या सारखं हो नुसत
आमच्या इकडे अलिबागला पण अलिबाग बीच आहे.
हा हा फिरायला भेटता हा म्हणजे खुद्द अलिबाग मध्ये असल्यामुळे ते जात येत माझे दीर पण तिथच होते, कुठलं ते गाव हा आले रेवदंडाच्याच रस्त्याला होतं, ते म्हणजे बऱ्याच वर्षी झाले ते आता शे सेलवासला चालले गेले ह तिकडच होते पहिले.
आम्ही पण आता रेवदंड्याला म्हणजे आमचं जाणं असतंच आम्ही बैठकीतले लोक ना.
हा म आमचे तेच म्हणून, म्हणून बैठकीतले लोक आम्ही पण बैठकीतलेचं हायेत न.
हो, काय जास्त
हा जय सद्गुर हो ते करा ना म्हणून आम्ही रा-साप स्वारींकडेे आलो होतो एकदा त्याला आम्ही निवेदन ठेवून नव्हतं आलो, असेचं आलो होतं म्हणजे माझे दोही जावंही आणि आम्ही सगळेजण आलो होतो.
हो, काय?
हा दर्शनासाठी त्या मुलीचे
रेवदंड्याला जाण येण असतो ओ बैठक असते गावात. हम्म! त्यांची तो हा रविवार आता बुधवार चालू केलंय.
हा आमचं आता हो हो सकाळी हा स- सका असते सात ला.
सात ला असते.
भरपूर यावेेळेस ऊन होत, हो स्वारीने फक्त स्वारीला सगळं काय त्यांच्यामुळेच खरं उभं राहत. ते आपण कराय समर्थ कडक नाही व्यवस्थित आहे नाही तर एवढं एवढं हिंमत एवढी हिंमत म्हणजे झालीच नसती उलट दुस जास्त खचकत राहतो म्ह पण ते उपासनेेत राहत म्हणून समोर्थ त्याला तर आपल्या थोडसं धीर देतय त्याच्याच सामोर्थ आता मग कालच माझ्या बहिणीचं पण ॲक्सिडेंट झाला म्हणजे ती गतिरोधक करून पडली खाली मुलाला तिकडें होती ती रचीकडे
हा
तिथूनच पडल्यामुळे तिथं डोक्यावरच मेंदूला मार लागला आता ती कोमातच आहे कालपस कालपसून त्याच्यातच होतो आम्ही जास्त सगळे
मग माझ्या भावाला काहीतला ना तर सगळे म्हणजे देवाला दोष पण देवाला दोष दे काही तर आपण पण हात जोडायला पाहिजे हो ते कसं भाऊकसं कधी बैठकीला जायचं नाही काही नाही आई पप्पा भरपूर आध न घरात आहे आमच्या आम्ही भरपूर राहिो म्हण तो कधी गेलाच नाही त्याला कुठली वस्तू पाहिजे असेल तर मग पप्न जर हट्ट करायचं आम्ही बैठकीला बसतो मला तुम्ही वस्तू घे अरे पप्पा आपल्या द्यायचे पण एक दिवस जायचां परत मग बंद करायचं बईथ असं चाललं त्याच नाही आमचे डम्पर होते ना
हा हा
पप्पांचे मग ते तो चालवायचा आणि रात्रीचा का लेट यायचा
हा मग ते झोप हम्म हम् बरोबर मग ते झोप नाही त्याच्यात ह
आणि तब्येतीकडे कध म्हणजे ॉ
नाही नाही नाही झोप नसले ना त्याच्यामुळे आणि कानं त्यामध्येच दुर्लक्ष होत रज
शोध म्हणून मग त्याच ते शरीराच त्यानी चेकअपच केलं नाही मग त्याला समजलं नाही क मला काय होतंय काय नाही असं झालं आणि अटॅकाला तो एकदा जोरात आला ना डॉक्टरही काय करू शकले नाही
करू शकले हो मईलाच नाही
भरपूर मोठे मोठे शॉक दिले तरी त्यातून तो रिकवर्ह झालाच नाही
अ
हम्म त्यामुळे आम्हाला तर भरपूरच टेन्शन कारण एकटाच होता आमचा पण तो
हो ना मग दोन महिणीच भाऊ एकटाच किती एक बी राहि दोन बी राहिले तरी किती त्याले त आपलं रक्तच आहे ना काय त्यालं म्हण
तेच काय आता आम्ही दोघी पप्पा पण गेले
ह आई आईच आहे ते आईला सांभाळण आता मेन आप तुमच्यावरच आहे खरं आता दोघी बहिणींवर ह
ते
च चांग काय नाही काळजी घ्यायची बा काय करायचं आता समर्थ ठेवतील तसं नाहीच आता
जायचं हो त्यांनी तर सावरलं आता तर आमच्या आईला ते झा जर काय त्यानी करून ठेवला नसल तर आमच्या आईला कामाला आम्हाला जावं लागत
आ हो हो हो काते बर समर्थकृप बा बर ब
नाहीतर मग ति तिला तिच्या तर आईचे भरपूर आलं असत शेवटी आपण मुली असतो तरी त्यात
किती हो? किती किती किती देणार नाही नाही फरक पडत ना. मुलगा आणि ज-ज -जमीन असमानचा फरक पडतो. आणि त्या आईला पण ला, हे वाटतं ना कसं जावं बा जावयच्या घरी. लोक काय म्हणतील? असं. हे सगळंच हं जुन्या माणसांचं कस थोडसं येच येतं ना. नको वाटत ते, आपल्या स्वतःच्या. घरी हं, स्वतःच्या घरी राहिलं कि चटणी भाकर केली, स्वतःच्या घरी पण मुलाच तर हाक् काचा राहतो आपला, हम्म जावाया कडे नाही एवढं. जातो माणूस पण आता नाही विलाज ये म्हणून आता, विलाज नसतो, मुलगा काय मुलगी- काही त्याच्यात भेद आता नाहीये, पण आता नावीलाज ये. गरज आता आपल्याला त्यांना बी कोण, कोण राहणार दिवसा कोणाच द्यायचं, मग घरी असं पण आहे ना.
हो.
काइ नई काल बाकी काही नाही काढले, हा आता काय चालय? चाल हा तर आता पराठे करते. करते, दुधीचे पराठे यचा करते, मी म्हनलं कर तोपर्यंत कॉल मी करते. ह
चालल.
नई चालत. चालल, जा म्हण जा ला-लागलं तर पण हो हो चालल चालल जय सद्गुरु. हो हो जय सद्गुरू.
हा.